हॅलो हा येतोय आवाज काय चाललंय. हो झालं तुमचं,
नाही ना स्वयंपाक चालू आहे.
ह उशीर,
हो थोडस उशीराच ख वातावरण जरा,
हो अच्छा अच्छा पाहस का?
हम्म थोडस येऊ लागलं, त्याच्यामुळे बाहेर थांबलं तर बाहेरच थांबलं. हम
हम काय म्हणत काय कस होत काय होत कामच काम काय नाही. सुरू आहे आता, थोडेसे आता वाढलेत क्लायंट वगैरे,
हा हा
ऑनलाईन स्कन व, ते असतं ना आपले कसे ऑनलाईनचे क्लासेस वगैरे घ्यायचे ना आपले शाळेचे वगैरेच, स्टुडंट तसच असतं.
नाही प त्या स्टुडंट शाळेचं वेगळं आहे. ज तुम्ही आ टेलरिंगचं काम कर,
म्हणजे शिलाई मशीनच वेगळं दाखवतात. ते आणि जेव्हा आपण कटिंग वगैरे, करतो किवा मग आपण प्रस वगैरे करतो, कराय असेल तर पूर्ण ड्राफ्टिंग वगैरे ते टेबलवरतीच सांगतात फक्त, फक्त शिवण्या साठी मशीन वर जावावं लागत, मेजरमेंट स्क्रीन समोर रा च घेऊन करतात ना कॅमेराच्या समोर उभा राहून मेजरमेंट आपली स्वतःची मेजरमेंट, मेजरमेंट कशी घ्यायची क्लायंटची मेजरमेंट कशी घ्यायची. हे पूर्ण दाखवतात, त्याच्यामध्येक छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या गोष्टीप छोट. ्या छोट्या पूर्ण जुम करून व्यवस्थित दाखवतात.
हा हा हां आणि स्टिचिंगच्या वेळेस,
स्टिचिंगच्या वेळेस पण अगोदर टेबलवरती सांगतात. की हे इथून एवढं, शिवायचे असं करून, पिन वगैरे पिनअप वगैरे करून दाखवतात तिथे अगोदर पहिले नंतर मग स्टिचिंग करताना पण दाखवत. होततता हा दाखवतात कस
त्यांचे मी तू मी जे करत क्लास त्यांचे व्हिडिओ, बरंच पाहिलेत मी, आणि ते फार फेमस पण आहेत आणि टेक्नॉलॉजी पण पुढे गेली,
सगळं भेटायला लागले हो नाही खूप पण नाही ऑनलाईन ना मध्ये खूप, ू छान शिकतय अस वाट नव्हत, की पहिल ऑनलाई मध्ये शिव काम एवं छ, कोणाला म्हणजे कोणी शिकू शकत. मला पण येत म्हण माहिती, अवघडच आहे हो प्रत्येक गोष्ट समजून घ ना अवघड आहे ड्राफ्टिंग वगैरे त्याचे,
काय होत नाही लक्षात येत लवकर,
येत होत ब्लाउजे वगरे मी शिवायचे ना पहिले शि, त्याच्यामुळे मला तेवढ काही हार्ड गेलं नाही पण नाही त्यांनी ना फास्ट, ्टेप पासून अगदी सुई मध्ये धागा कसा घालायचा इथंपासून त्यांनी सगळं सांगितलं. सर्व गोष्ट पहिला एक महिना तर नाही का त्याच्यातच गेला सुई म जागा कसं घालायचा. मशीन कशी चालवायची मशीन हँडल कशी करायची.
पण त्या
पण त्यांना कसं कयला लागतय पणचं ते हे घेतात ना डाऊट सेशन घेतात ना प्रतेक सटर्डे वगरे आ चा पूर्ण क्ला घला्ला जवे शिकवायचे तेव झाले ना तर ब्लाज डाऊट सेशन असत. त्या डाऊट सेशन मधे मग ते आपणाला विचारतात प्रत्येक स्टूडेंट ला घेतात समोर ऑनलाईन स्क्रीनवरती त्यांना विचारतात काय प्रॉब्लेम आहे. का मग आपले आपण आपले क्वेश्चन सांगायचे त्यांना
हा, हा, हा, कुठं काय जमत नाही. समज काय राहिला असल तर दाखवायचं.
हा किंवा मग त्यांना फोटो वगैरे काून किंवा ड्रॉ. करून अगोदर जर मेज करून सांगित किं आप डाफ्टिंग केलेली असतेता चुक त्यांना असत्यात ना त्यानं फोटो जरी हा फोटो जरी शेअर केला ना तर ते सांगतात तथे तास असं चूक झाले.
हा, हा, ह, ह.
त्याच्या मुळे चांगले हो खूप छान चालले खूप मस्त. खूप अँडव्हान्स अँडव्हान्स म्हणजे पूर्णच आहे. आपण लहान पोरांपासून म्हाता्या माणसांपर्यंत कोणाला जे पाहिजे ते सर्वच आहे. मग त्याच्यात गहन आले काष्टा साडी आली ड्रेप साड्या आल्या आपल्या रेडी टू वेअरवाल्या गुडीच्या साड्या वगैरे पाल्या होत्या हा रेडी टू वेअर साड्या वगैरे सर्व सर्व आहेत. काहीच अस नाही म्हणायचं नाही आता फॅशन डिझाइन अश्याच प्रकारे असत ना सगळ हा ते फॅशन डझानंगचा फुल कोर्स आहे. फक्त आपण कॉलेजमध्ये जाऊ ऑफलाईन करतो ते ऑनलाईन कॉलेज आहे. बस एवढंच आणि गव्हर्नमेंट अप्रुव्हल आहे. नाही गव्हर्नमेंट अ तूलय परत आपला म्हणजे सर्टिफिकेट वगैरे भेटत त्याचं
सर्टिफिकेट पण देणार आहेत. का ते
हो सर्टिफिकेट देणार आहेत. ना मग एक वर्षाचा कोर्स आहे ना हा पूर्ण देणार आहेत. त्यांचं खूप म्हणजे फेमस झालेत बरं त्यांची जोडी कपलच खूप फेमस झाले आता तुम्ही करायला त्याच्या आधीच मी व्हिडओ पाहि
कार मला इ बर अस ब्लाौज ड्रेस
फिनिशिंग आणि म्हणजे फॉर्म्यले वगैरे वापरतात ना सगळ्या गोष्टीसाठी तर एवढं परफेक्ट ब फिनिशिंग एक हेच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. हो आता ते छोटे छोटे टेलर पासून मोठे झाले आपल्याला वाटत की आपण केला आणि एज पण नेम त्या का एवढी ति तेवीस पंचवीसता सध्या तिचे
हो खूप आहे. म्हणजे डोक किती वापरतात आपण- हो ते आपल्यावर सगळे तेच आहे. आपण हि तेच शिकलो ति ही तेच शिकले पण तिने त्यात स्त म्हणजे इम्प्रूव झाली फॉर्ममुले तयार केले स्वतः सगळ्या गोष्टी मेहनत जास्त घेतल्या आपण तेवढी मेहनत घेत नाही. आलेल तेवढे शवत बसतो.
हो ना, हो ना, आपण आपल्याला आपल्याला येत तेवढंच आहेकडे हे येत. ह्याच्यातच आपण दुसरं काही ट्रय करत आणि तिनं थोडस फॅशन डिझाईन करून. म्हणजे आता नवीन ड्रेस आपण काय ब्लाउज शिवत साडी
आणि, आणि म्हणजे तिन छोट्या छोट चूक आपण क्सेप्ट करत नाही. छेटी जरी चूक झाली तर ते पूर् उकय लाव ते पूर्ण मग परत शिवायलावते असा त्याच्यामुळ परफेक्ट फिनिशिंग आहे. दकच त इकडे आपल्याला सर काय म्हणतील. काय म्हणतील हो आणि एक्झाम वगैरे पण घेतात ना ते मध्ये मध्ये टास्क देतात आम्हाला पण
हे तयार करून दाखव ते तयार का
हो आणि ऑलाईन राहतात पहिले तर ऑफलाईन घेतले होते लेवलवर लेल टू पमनन तन दिवसक्म ऑनलान काय कटर कय स्क्रीनच्या समोरच बसून करायच दूर जायचं समोर शिवाय समोरच घालून दाखवायचं ते म्हणजे फिटिंग वगैरे सगळं त्याच्यातन हा नाही देत मेहनत घ्यायला तेवढ ऑनलाईन थांबायला तर नाही पूर्ण माहित. आता चार हजार स्टुडंट चार बै या वर्षी स्टुडंट्स आहेत आता या वर्षी बॅचला लास्ट इयर च्या बॅचला तीन हजार स्टुडंट होते स्टुडंट पण खूप आहेत नाही असं नाही भरपूर स्टुडंट आहे. हा करणाऱ्या लोकांकडून त्यांच हे वाढलंच आहे खूप आता खूप ग्रो झालं त्यांचं पण त्यांच्या हाताखाली स्टाफ पण वाढला त्यांचा पण खूप ते शत स्ट शवत पर् स्टिचिंग त्यांनी स्वतः शिकवते त्यांच्या मिस्टरांना पण येते पण स्टिचिंग त्या स्वतःच शिकवत आहेत. मग बाकीच ड्रेपिंग आहे एम्ब्रॉयडरी परत इलस्ट्रेशन, फॅशन स्टाईलिंग परत बिझनेस ऑपरेशन हे मग बाकीचे शिक्षक शिकवतात कॉलेज मध्ये कस शिक्षक शिकवतेत तशी शिक्षक बाकीचे प पण मग हे फक्त कारण ह्याच्यासाठीच तर ती म्हणजे एवढं फेमस झाले ना त्याच्यामुळे तिने तिचं तिचं काम सोडत नाही.
हा हा हा त्याच्यासाठी वेगळे लोक
बाकीचे खूप खूप जणाला आ ड्रिपिंग एक मॅड शिकवतात परत एम्ब्रॉयडरी एक मॅडम शिकवतात. त्यांच त्यांच सगळं चाल्ल एम्ब्रडरी पर्सनलिटी डेव्हलपमेंट आपलं नंतर इलस्ट्रेशन, आरी वर्क आर वर्क नाही एम्ब्रॉयडरी मध्ये येतच पण ते आरी वर्क, आपल्याला करायचं असेल ते ऑलमोस्ट म्हणजे पन्नास टक्के होऊन जाते आरीवर होत गेल्या वर्षीच्या बॅचला आरीवर्क पण होत. हातान आपल्या साध्या सुईना हातान हातावरची एम्ब्रॉयडरी हडमेड थ्री डी फ्लॉवर वगैरे रे बनवणं हे ते सगळ्या गोष्टी पुन्हा परत वेस्टर्न फ्लावर्स वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत. सर्वच आहे एक वर्ष जुलै मधी होईल. पण आणखी बॅच संपली नाही आमचे थोडे तीन महिने वाढून दिले मध्ये नाही का मॅडम ऑपरेशन त्यांच्या सासूबाईच तर मग त्यांनी गॅप दिला. नाही गॅप दिला नाही दुसऱ्या फॅकल्टीने घेतली क्लासेस पण मॅडमचं थोडंस सिलेबस माग ड घरच्यांच्यामुळ त्याच्यामुळ आता तीन महिने वाढून दिल मग आम्हाला मेन कसआहे. आपण जर असं फिजिकली जाऊन कुठ शिकलो ना तर तेवढं शिकल्यालाच तेवढ लक्षात राहते आपल्या पूर्णोष्टी लक्ष आपण त्यांना नंतर विचारू शकत समजा डाउट कोणी विचारले तर लक्षात येत अरे आपल्याला ऑन कस शिकतो ना आपण ठीक आहे आज आज जरी लक्षात नाही आलं तर आपण डाऊटमध्ये विचारू शकतो. डाऊट मध्ये जरी लक्षात नाही आलं तर आपल्याकडे व्हिडिओ पाच वर्षासाठी आता दहा वर्षासाठी केलंय त्यांनी आम्हाला दहा वर्षासाठी त्याचे वीडियो आहेत. डेे जव्हा आपण आपला डाट तेव्हा आपण ते व्हिडिओ काढून बघू शकतो. आणि करू शकतो असं जाऊन शिकलो ना आपण तर वई वर लिहिलेला पण एवढा आप लक्ष देत नाही स्वतच लिहिलेल राहतंय पण जाऊन शिकल की समजा महिना झाला त्यांच्या सुट्या अस आपल्या लेचणात हे मॅडमच कस आहे त्यांनी एवढ दिवस आम्हाला ठरून दिलेल आहेत दोन तीन हजार दिवस असे आहेत तर त्यांचे तीन हजार दिवस म वर्ष लागो दीड वर्ष लागो ते कंप्लिट करणारच तेवढे तास हा हा आपल्या कॉलेज मध्ये कस सुट्ट येते रविवारची सुट य तेे ईद बकरी ईद हे काय काय काय सुट्ट्या मग ते काय धरत नाही आपण
हव ना नाही ना धरत तसं इथं तीन तेवढे दिवस तर तेवढे दिवस शिक
हा त्याच्यामुळं कस आपले. पण घरचे प्रॉब्लेम असतात डेल्ली कॉलेज ला जाणं होत नाही म्हणून मग मी म्हणलं शॉप होत हा नाही बुटिक वगैरे करायच मला आता पण म्हणलं क्लास कंप्लीट होऊ द्यावा. हो ना त्याच्यानंतर आता सोशल मीडिया असल्यामुळे लोकांन प केलंय सोशल मीडिया चा पण आम्हाला आहे ना एक सब्जेक्ट. कसे रीलल्स बनवायच्या कशा मग गोष्टी ते आपले प्रोडक्ट कसे लोकांपर्यंत पोहोचवाय चे. इंस्टा, युट्यूब कस यूज कराय हा ते पण शिकवणार तो पण सब्जेक्ट
हा हा हा हा ऑल सगळंच आहे त्याच्यामध्ये.
त्याच्यात ड्रॉइंग वगैरे कशी करायची कॅड म कमपुटर ड्रॉइंग कशी करायची. एखाद्या आउफिट असा पाहिजे तर मग ते आपण कॉम्प्युटरवर आधी बनवायच पूर्ण आउटफिट एखाद्या क्रॉकीवरती ते आणि मग ते आपल्या क्लायंटला दाखवायचा असं पाहिजे का हे? त्यांनी त्यांचे काही मग असतील प्रत्येकाचे सजेशन वेगळे असतात हे मग त्या हो ते पण शिकवतात. इलिस्ट्रेशन आहे ना मग त्याच्यात इलिस्ट्रेशन इलिस्ट्रेशन इलिस्ट्रेशन नंतर कॉड आहे, भरपूर आहेत खूप छान आहे. आणि आता त्यांनी नवीन पण सुरू केलेत काही काही गोष्टी मेहंदी, रेझिंग आर्ट वगैरे हा हा आम्हाला हे करायचं झालं माहिती विचारून घ्यावी, हा नाही नाही करा. खूप छान, आहे हम हो की.
हम्म जाणं शक्य नाही.
हो हो.
हो हो चालेल, हा चालते हो हो.
तुम्ही कट करा बरं!
कट होत नाहीे.
माझ्याकडून पण होत नाहीये.
एकच मिनट! कट करा त मी तिकडून.
होईल का आपोआप?